काय बी ना झाले मला हॅलो हम्म आता आलं बघ चिवलीस
नाही अजून तुम्ही नाही अजून, हा हा आता जेवणार, आता जावणार,
आता जेवणार, काय
तुमच्या येणार होतो.
काय? पनीर, भाजी होय, आ वांंग्याची आमटी,
हम्
हा अ बोला,
हॅलो, हॅलो,